हा आवाज येतोय का माझा?
हो येतं की तुम माझा येतोय का
हो यायलाय बघा
हा काय करता तुम्ही?
काही नाही आहे बसल आता निवन जॉब वरून आत्ता आलो सुट्टी आज वकेंड
हा हा
हम्म
काय चालय का नाही मी आता बारावी कॉलेज शिकते.
हम कोणत्या साईडला आहात?
सायन्स.
वा सायन्स सब्जेक्ट तुम्हाला आवडतो?
आवडतो ह्.
म्हणजे माझं कसं की सायन्सला मला जास्त इंटरेस्ट नाही. मला दहावीला जवळपास सायन्स या सब्जेक्ट मध्ये अष्ट्याहत्तर मार्क पडले होते.
हा.
पण सायन्स म्ह म्हटलं की नाही मला एवढं ते असं हे वाटायचं की नाही मला जमणार नाही हे जे मनात होतं ना ते अजून पण मला तसं वाटतंय
हा हा हा
हा म्हणजे झालो होत हची ह्याच्या मागची एक गोष्ट अशी आहे. की दहावीला मग मी सायन्स विज्ञान एक दोन जो सब्जेक्ट असतात ना
हा
कच्चा होतो म्हणजे काय मला ते पास सुद्धा होत नव्हतं आणि मी कुठल्याच परीक्षेला पास पण झालो नव्हतो मग त्यावेळी मॅडम मला खूप रागवायचे की यार हा एक सुद्धा चाचणी परीक्षा सुद्धा पास झाला नाही तर बोर्डाची परीक्षा कस पास होईल?
बरोबर आहे की
तर ह्या अशा बोलण्यामुळं मला ते खूप वाईट वाटलेलं आणि मी एवढी स्टडी केली एक महिना की असं मला वाटलत की मी दहावी नापास होईल विज्ञान हा ह्या एका विषया मुळ पण अक्षरशः मला त्यावेळी माझ्या मनात पण नव्हतं की विज्ञान एकच्या आणि दोन मॅडम आणि सरांना मी भेटून सगळे मेन मेन मुद्दे घेतले आणि सर कस टडी केली पाहिजे नवीन हे विचारलं. त्यावेळी मला कुठेतरी आ ठ्यातर मार्क पडले होते. विज्ञान मध्ये. आणि मग अठ्यातर पडल्यावर मला लगेच सगळे म्हणाले अरे विज्ञान सायन्स ला तुला एवढे पडलेत म्हटवर तू सायन्स घे सायन्स घे. मी म्हटलं तेवढं पाडोपर्यंत नाके नऊ झालेत. त्यामुळ मला अजिबात करायचं नाही म्हटलं, परत हे. म माझी कस, माझी कॉमर्स साईड झालीय. अ फस्ट कॉमर्स म्हणजे, बारावी सुध्दा कॉमर्स मधी केली. त्याच्यानंतर बी सी ए करून एम बी ए कमप्लीट केलं मी.
कॉमर्स साईड मध्ये काय असतं?
कॉमर्सला कसं आपल्याला हेच की, जे ताळेबंद जे म्हणतात ना. जे आपलं रोजच टॅलीचा जो हिशोब असतो ना.
ह.
प्रॉफिट लॉस कसा आहे? एखाद्या कंपनीचा जर प्रॉफिट लॉस काढायचा असेल तर, तो कसा काढायचा. आपला खर्च किती आहे? परत आपली आवक जावक कशी आहे? त्यातून आपला प्रॉफिट कसा येतो? तर, नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रोफीट कसा काढायचा? हे सगळं त्याचं कॅल्क्युलेशन असतं लास्टला.
हा.
आणि आता समजा, एका कंपनीचंणी काय करतात. बारावीला वगैरे कसं असतं? कि एखाद्या या कंपनीचा खर् ऑदर एक्सपेन्सेस, मिसले मिस्लेनियस किती आहेत? हे सगळं देतात. परत त्यांचे काही अ खरेदी विक्रीची जी बिलिंग असतात. त्याच्या एंट्री असतात. तर ते सर्व पाहायचं. अन त्याच्यानुसार आपण, लेजर तयार करायचे. लास्ट ला बॅलन्स शीट मधे, तुम्ही कॅल्क्युलेशन करून बॅलन्स मार्केट मधे दोन्हीकडची, डेबिट आणि क्रेडिट साईडची जी व्हॅल्यू आहे. ती दोन्ही इक्वल आली पाहिजे.
ती जोपर्यंत इक्वली येत नाहीत. तोपर्यंत ते गणित बरोबर नसत. भले त्यात मग पाच पैशाचा जरी फरक पडला ना, तरी सुद्धा ती मॅच होत नाही बॅलन्स शीट. हॅलो.
हां बोला की.
हा, आवाज कट होतोय तुमचा, मधी मध्ये.
आवाज कट हुतोय काय?
हा.
हा हा.
नेटवर्क आहे ना?
आहे की नेटवर्क.
हां हां ह.
म तुम्ही कॉमर्स मधून सगळं शिकला?
हो कॉमर्समध्ये, आणि मला सगळ्यात महत्त्वाचं काय? मी बी सी ए ला ज्यावेळी आलो होतो ना, त्यावेळी सायन्सचे पण मला एक सब्जेक्ट होता. तो काहीऽ तरी सायन्सचा कोडिंग बद्दल होता, टेक्निकली. म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्सचे जे सब्जेक्ट असतात ना, ते आम्हांलाऽ दोन होते, आणि त्यासोबत मॅनेजमेंटचे, आणिऽ अकाउंटिंगचे, ज्यावेळी आम्ही बीकॉम ला होतो, बी सी ए ला. त्यावेळी एमकॉमच अकाउंटिंग आम्हांला होतं.
ह.. हा.....
हां, आणिऽ एम बी ए ला ज्या वेळी गेलो, त्यावेळी मी काही मॅनेजमेंट कोटा घेतलो होतो, त्यामुळे मला काय तेवढंऽ अ हे वाटलं नाही, क्लिअर वाटलं सगळं.
हा, हा.
मग आता तुम्ही बारावीनंतर काय करायचं विषय विचार आहे तुमचा?
बारावी नंतर होय,
हं.
आता तेच अऽ इंजिनियर हे करायचं म्हणतोय, पण त्याला कोप आहे का, जरा जास्त हे हाय का?
हूं.. हूं.. हा...
इंजिनियर मध्ये म्हणतोय बघूया मग आमच्या घरातले नाही म्हणत्यात इंजिनियर यालय,
हां इंजिनिअरिंग कसं म्हणजे, ते फिल्ड चांगलं आहे, पण ते प्रत्येकाला जमेलच की नाही
हा. हा प्रश्न आहे तेच,
हा, म्हणजे कसं हुतंय आता तुम्ही मुलींचा, आता आमच्याहीऽ कॉलेजमधले जेवढ्या मुली किंवा मुलं होते ना, बऱ्याच जणांनी इंजिनिअरिंग घेतलं होतं., पण त्यात मुद्दा असा येतो की, काही जण शिकतात. सगळं होतं पण एंडच्या प्रोसेस नंतर तुम्ही ज्या ज्यावेळी जॉबला कुठेतरी लागणार असताय, एक तर मुलींचं कसं होतं सहसा, अ तुम्हांला जॉब करायची इच्छा खूप असते, पण काही फॅमिलीच्या कंडिशन येतात आणि जॉब पण कधी -कधी आपल्या जवळ चे असले तर आपल्याला सूट होत नाहीत आणि जर बाहेर जर लागले, तर, तर जाऊन राहणं, खाणं, खर्चा, हे ते सगळं जर काढाय गेलं तर, ते परवडतं का आपल्याला हे बघतात. नाहीतर काय हुतं, हे सगळं हो होतं आणि काहींचं लग्नामुळे पण ते सगळं थांबून जातं. आणि मग ते शिक्षणाचा काहीच वापर होत नाही, असं सुद्धा कधी-कधी एकेकांचं झालंय आता.
बरोबर आहे की,
हम् त्यामुळं कसं आहे श शिक्षणाचं कसं आहे कुठंच वाया जात नाही शिक्षण पण फक्त आपण त्याच, कसा वापर करून घेतोय हे ह्याच्यावर डिपेंड आहे बघा ते. हॅलो
हॅलोे येतोय
ह तुमचा जरा जरा कट व्हायलाय ओ
घरात
जरा नेटवर्क कमी आहे का
ह म् जरा र रेंजमध्ये येता काय तुम्ही
येते त का हे काणवडलो
हा बघा आता आवाज येतो का
आता येतोय का बघा
हा यायला आत्ता
आमचे बा पप्पा बोलवत होते पण गेलते तिकडे
बर बर बर मग घरी वडील वगैरे काय करतात मग
आमची शेती आहे
शेती
होय शेती
शेती अहो चांगल आहे ना कोल्हापूर मध्ये आहे
हो
बर. मग रानात वगैरे काय असतं आपल्या
आमच्या इकडं भरपूर प्रमाणात अ हे ऊस पिकतो आता भात भाताची अ आता ब रोप लावल्यात पण पाऊस नसल्यामुळे आता काय नाही
म्हणजे तुम्हाला तिकडून कोकणचा सुद्धा एक किनारपट्टी आल्यासारखं वाटते आणि इकडून ऊसाची पण लावण कर चांगला ह गोष्ट तुमजे आमच्या आमच्या पण राहनामध्ये आम्ही कस ज्वारीच तर आ आणि आपल्या जिल्ह्यात कसं झालंय आपल्या इकडं आता कोल्हापूर आणि म सांगली जिल्ह्या हच्यात कस झाली आहे पावसाचं प्रमाण थोडं कमी असल्यामुळे कणी कोणतं पीक प्रॉपर घ्यायचं म्हटलं की विचार विचार करायला लागला आता हा आणि उसाला तर कस पाणी तर लागतं उसाला पाणी नसलं की पिवळा एकदा पडला संपला विषय त्याचा
हो
हा
तुमच्याकड काय शेती आहे भीती काय
आमच्या इथं शेतीत म्हटलं तर आमच्या इकडे मक्का जास्त असतो ऊस असतो आम्ही कसं करतोय अंतर पिक घेतोय जी सऱ्या पाडलेली असतात ना याच्यामध्ये आम्ही थोडंसं मोठ्या साऱ्या पडतो आणि मधी सूर्यफुलाचं प्लस मक्का आणि ऊस हा तर ह्याच्यामध्ये सूर्यफुलाचं एकदां झालं की आपल्याला अ तेलाचं पूर जे काय आहे ते एक व्यवस्था होऊन जाते आणि त्याचसोबत मक्का जो असतो तो हा जनावरांना थोडा म्हणजे आमची गाई म्हशी वगैरे आहेत आमचे.
आहेत तुमचे पण.
हो हो.
हम्म हम्म.
अ म्हणजे म्हैस आमच्या तीन आहेत. गाय दोन आहेत अ शेळ्या एक दहा दहा शेळ्या आहेत.
हम् हम्
हा मग हे सगळं कसं त्यांना चारा वगैरे आप ला होतोय आणि आता उन्हाळ्याच्या सीझनमध्येध्ये तर आम्ही असं केलं होत. की स् एक पट्टी पूर्ण दोन एकर आम्ही फक्त चाऱ्यासाठी लावलं होतं.
हम्म हम्म.
हम्म म्हणजे चाऱ्याचा आम्हाला ह्या उन्हाळ्यात काही त्रास झाला नाही कारण. नियोजन चांगलं झालं पाण्याला पण आम्ही ड्रीप वगैरे टाकून- सगळं नियोजन केलं. मग यात आपलं कस कामात ज्या वेळी आम्ही निघून येतोय कस सुट्टी मिळते तसं आम्ही- तेवढं राहना काय असेल ते कम्प्लीट करून घेऊन आणि बाहेर पडायचं.
हम् हम्.
ह.
आता काय जॉब वर न घरी आला.
होय जॉबवरून आत्ता चाल आहे बघा मग अशी झालं आज शनिवार उद्या सुट्टी.